हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोल कि
काय कराल?
बसलोय बघ तू काय कराल्यास?
म मी पण बसलोय बघा.
थांब गं. जेवलीस?
नाही अजून, तुम्ही?
जेवणातात.
हम्म.
काय चाललंय आणि?
काय म्हटलीस?
तुझा आवाज कटवायला लागलाय. बाहेर ये बाहेर तुझा आवाज कटवायलाय.
बाहेरच आहे कि ओ.
नाही ऐकू ये ना गं तुझं मला.
अलं काय बग आत्ता? हॉलमध्येच बसलोय आणि आवाज येना काय म्हटलं?
आत्ता याय लागलाय बघ. कोण आडवा आला असला त जरा बाजूला सारकि. काही नीवांत चालू आहे बघ, काय चालू हाय निवांत. तुझं काय चाललंय?
ऑफिस टू घर घर टू ऑफिस. आमचं पण निवांत हे.
निवांते मला काय नाही, काय नाही. काणी नि वान. होय हह..
ते परवा एक तुला फाट. आपलेलो की युनिव्हर्सिटीच ते निघल्यात जागा म्हणून ते बघशील का नाही.
दो..
तुला रेंज नाही आहे का काय. शिवाजी युनिव्हर्सिटीचं ग.
भैरच आहे. हो
मग मी पण बाहेरच. च बाई र मग तुझा ऐकुच ययना झालय, ईकड पण रेंज प्रॉब्लेम आहे.
शिवाजी युनिव्हर्सि टीच.
हा होय.
नाही हो पाडवलाच.
इवडेपणार रेंज प्रॉब्लेम आहे हो मी तिथे कुठे आहे इकड अजय स तू लावले मस् काय उतर ना गाडीवरून उतर काही नाही
हा ह
मग बघ बघारा तुम्ही पण माझ्या जॉबच
किती बघायचं शंभर पाठवा लागलोय की तुला आणि बघा किच मला मला सांगायची गरज नाही का तू माझं लक्ष आहे मी सगळ्यांना सांगाय लागलोय आमच्या क्लास च्या मॅडमांना कॉलेजच्या मॅडमांना परत ते आमच्या अनेक तांब्या आखेडे मिला त पप्पा म्हण हाय तिला तुझ पाठवले रिजूून
अ मग अजून काय सांगितले तय त्यांनी
जागा निघल्यावर सांगतो बघतो असं सांगतात ग त्यांनी म्हणतात
हम्म लवकर बघा ना लोक कृपाा का म्हणावा लवकर बघा म्हण बघा नावस मग्
होय ग होय होय होय
ते तुम्ही हे भरच मग लागला लाग चान्स भर क
त्यात भरणार आहे ते भरणार आहे आता चालू झाली ती अजून सत्तावीस जुलै पर्यंत आहे सत्तावीस जुलै पर्यंत आहेत ग ते डेट पेमेंट होते की माझं आता पेमेंट माझ चार तारखेला होणार आहे
हम्म हम्म ते भरा म्हणजे लागलं तर लागलो डान्स
होयई तज तोंडण एवढं लागू दे होय टयपिंग पूर्ण आता आमच्या क्लास मध हजार जणांचे टयपंग झाले सगळे भरणार बघा आता त्याला
मी पण फॉर्म भराय गेल तो खर ते म्हणला नको भरूचा ते
का?
ते कणी म्हणजे सांगलीच्या बँकेतलं निघलेल हो जागा
हा -हा- हा- हा
त्याच्यासाठी गेलतो भरायला फाॅम-म त्यो म्हंटला म्हणजे ते कसं आहे म्हणजे सा सांगली म्हणजे सांगली च्या हेंना म्हणजे सांगली जिल्ह्यातली परत सांगलीत जे रहिवासी आहेत कणी त्यांना -त्यांना हायती
म्हणजे अबडाऊन करून
आणि त्यांनी त्यांच्याच जिल्ह्यातलं भरून आणि म्हणजे तरी पण भरायचं म्हटल हो मग खर ते त्यांनी म्हणली की म्हणजे आता त्यांना माहित तच हाय की स -सारखं त्यांनी फॉर्म भरतच असत्यात की त्यांनी म्हटलीत की नको म्हणलीत त्यांनी आपल्या- आपल्या म्हणजे जिल्ह्यात असं आलं कणी ते आपल्या जिल्ह्यातल हेंनाच प्रायोरिटी देत्यात‌ असं म्हणलेत आणि ते मग ते पण विचारल ते एमपीएससीच कणी ते
हम्म -हम्म गट कच य खर त्याच्या परीक्षा असत ग आणि त्याच्या अभ्यास
असना जायचं काय एमसीक्यू च टाईप असतय लागली गोळी अंदाजे दिल्याला लागली गोळी -लागली किती
चारशे
हा मग मी -मी गेलतो ते भरायला अकराशे ऐंशी रुपये होती फी
एमपीएसीच
एमपीएससीच नवं हेच बँकिंगच च ते भरायला गेलतो तव्हा अकराशे ऐंशी सांग
हा-हा- हा- हा
फॉमची
हम्म हम्म
ते बराय ना.. तेच म्हणतीये इथ लागली हली बोली
बघतो- बघतो भरणार आहे, सोड भरून बघो तू काय -काय होतय ते कोर्टा अग लई सोपा होती दिपे -प-एवढा सोपा होता- एवढा सोपा होता, होय, भारी आहे ग खरं लयजणांच झालंय नय त्याचा अजून रिझल्टच लागला नाही वाटतं ब काय काही घातली काही बघितलोच नाही मी ते दिलो की एक्झामपण भरलो पण एक्झाम पण दिलो? होय..
कुठल्या पोस्ट साठी भरलेलासा?
शिपाई पदासाठी होत ते मग शिपाईला कसकाय ऑफिस वर्क असतय. ऑफिस वर्क असतय ग- ते का -तेना ते स्वेच्छा कामगार असतात बघ त्यांना यांना -ते या -ह्यावर्षीच हा आणि -शिपाईला- पिऊन लाग फक्त ऑफिशची फार इकड- तिकडं करा असं ही काम अस
तरी पण कणी म्हणजे तशा ह्याच्यात लागलेल लय भारी
होय ते आपल्याला किंमत माहिती आहे की नाही नोकरीची आणि शिक्षणाची चाळी
त्यो- त्यो म्हटला की म्ह हम्म तो फॉर्म भरायला गेलतो कणी मी तव्हा तो म्हटला म्हणजे शिपाही हाय माझ पोस्ट ग्रॅज्युएट झा काय म्हणायच नाही म्हट
अगं माझं टायपिंग झालंय बघ त्या सर ते सर आहेत नाही त्यांनी त्यां म्हणज आमच का तिजे मॅडमच्या नहरा कोून कोर्टात क्लार्क आहे तिझडा किती बोंबलाला आहे बघ
काय झालं पोरं
हा प ते क्लार्क आहेत ग सर आमचं ते मग नी त्यांनी सांगाल त्यांनीच माझा फॉर्म भरला हजार रुपये भरले मी म्हणजे काय विषय झाला सिद्धार्थुचा फोन के मला सांाल तर ददी अस जागा निघल्यात आणि भरणार कायण हजार रुपये बाबा म्हटलं पाठव म्हट पाठव म्हणायला लगेच नाही त्यात पैसे पाठवले आणि खर भर म्हटलं ना अभ्यास कर मग चारशे रुपयाे पुस्तक आण दिलता ऑपरेशनच्या माझ बघ ऑपरेशन झाल्यानंतर मग त एक्झाम होती परवा आणि मग दिलो की ती एक्झाम एप्रिलमध्येध्ये होती सव्वीस एप्रिलला पेपर होता बघ तो माझा हा होय स विष एप्रिल लाच पेपर होता माझा आणि मग काय आहे ते भरलो अकराशे रुपये होत त्याचं ते सर सांगाल ते आमच्या टायपिंगच आम त मी क्ल काय म्हटले आमच्यात स्वच्छ कामगार आहेत की पिऊन त्यांचं यमटेक झालेली पोराय तिथ यमटेक
होय ते म्हणजे अस एवढं एज्युकेशन झालंय ते अस ते म्हणून काय तस हे करायचं नाही हो
मग
आणि काय चाललंय
काय नाही बघ निवांत आय मम्मी मम्मी ग हा हा हा हा आमच्या घरात रेंज येत नाही ग हां हां
रेंज मग बैरच बसलोय मी हम् हम्म मकन ल असेल सकाळ ऑफिस घर
होय कंटाळ काय नाही निवांत सकाळचा जाताना स्वयंपाक करून जातोय
अ हम
मग आवरायचं मग जायचं कॉलेजला
यो का आम्ही आ आणि काय नही बघा निवाण चालंय तेच जरा इकडं ते होय
ह ह
होय
आमचा नाद करून चालत नाही असं नाही असा आम्ही ग कपिला असलेल्या लगे शार्प करतोय
होय होय काय नाही बाकी आणि निवांतय बघा तुमच्याकडं
एव्हरिथींग इज ओके
काय म्हंटला होय होय आमला थांबा झाला पाच मिनट थांबा झालं झालं